हॅलो- हॅलो.
हॅलो- हॅलो.
हुं. आवाज येतोय का?
हा येतोय.
हा, काय करतोय?
काय नाय आराम करतोय.
हुं, जेवन झालं?
बाकी ना आता करायचय.
हुं काय पण खाली
शेगवे भाकर हेणी जा म्हटलंय जा तू काय करते? हॅलो हॅलो हॅलो, तू काय करते? आ